हलो ताई हा अ आवाज येतोय ना
हा आवाज येतोय व्यवस्थित
हा नमस्ते
हा नमस्कार काय म्हणते तब्येत
एकदम व्यवस्थित हे तुमची कशी आहे
मस्त आहे बाबा व्यवस्थित आहे
हा आता आपण ना आरोग्याविषयी बोलल तर चालेल
हा चालेल की
आपल्या आयुष्यात खर तर अ आरोग्य आरोग्याचं किती महत्त्व आहे हे तर तुम्हालाही माहीतच असेल म्हणजे जर आपण अ शरीर शरीराच आरोग्य चांगलं असेल तरच आपण अ मनाने पण खंबीर होऊ शकतो बरोबर ना
हा बरोबर आहे
हा तरच आपण म्हणजे आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण सगळी कामं अ व्यवस्थित पणे करू शक म्हणजे फ्रेश होऊन सगळी काम करू शकतो हा
चांगलं असेल तरच आपल्याला चार माणसांच्या मध्ये व्यवस्थित किंमत पण मिळू शकते शरीर जर चांगलं नसेल तर मग चार माणसात गेल्यानंतर अ साथ शरीरच साथ देत नसेल तर काय उपयोग नाही ना समोरचा माणूस आपल्यासोबत बोलायला पण थोडं कळवळतय मग बाबा स्वतःला हिची तब्येत नाही साथ देत काय बोलण्यात अर्थ आहे असं वाटतं माणसं त्यामुळे शरीराची किंमत सगळ्यात जास्त आहे ज्याची आपण तुलना कशासोबतच करू शकत नाही या पृथ्वीवरच्या कुठल्याच गोष्टी सोबत कारण शरीरातला एक जरी पार्ट खराब झाला तर तो आपण विकत घ्यायचा म्हंटला तर त्याच्यासाठी लागणारे पैसे तर सोडाच शरीराची होणारी हानी जे आहे ना तेी सगळ्यात वाईट चिरफाड किंवा त्याच्यानंतरची विश्रांती परत झालेली झीज भरून काढणं
हम्
आणि एक एक अवयव जर विकत घ्यायला गेलो तर आपल्याला शहराची खरी किंमत कळू शकते की आपलं शरीर देवानं दिलेलं फुकट किती महत्त्वाचं आहे ते फुकट मिळाले याची किंमत नाही या कुणाला आजकाल
खरे खरे खरं एखाद दिवशी आपण जर समजा पडलो आपण कुठं आणि आपल्या पाया फ्रॅक्चर झा आणि त्याळी आपल्याला घरात बस त्याची वेळ जेव्हा येते ना तेव्हा आपल्याला ते महत्त्व कळतं त्या पायाचं पण नाही का कि एवढे दिवस आपण का आपल चालय चालय आपण लक्ष सुद्धा देत नव्हतो आपल्या शरीराकडे आपल्या आरोग्या कडे नाही का आणि असं असं झालं क मग त्या एक एक कष एक एक अवयाचं तेव्हा आपल्याला महत्त्व पडतं नाही का ह हा
काय पण तरुणपणामध्ये आपला जातय आपण जिरवू शकतो तो आपल्याला पचतय म्हण आपण काय पण खातोय पण त्याच पुढं जाऊन आपल्या शरीवर काय परिणाम होणार आहेत ह्याची जरा ा आपल्याला म्हणजे खंत नत किंवा विचार नसतोय आणि त्याच्या हळू हळू हळ परिणाम शरवर होत जात असतात आणि आपल्याला दिसून येत नाहीत आणि एकदमच कधीतरी इतका मोठा परिणाम होतोय
हो हो हो हो
म्हणजे भरपाई आपण दवाखान्यामध्ये जाऊन करून घेतो आणि त्याच्या बदल्यात आपल्याला स्वतःला स्वतःचे पैसे घालून दुसऱ्यांच्या कोडून चिरून फाडून त्रास करून घ्यावा लागतो आणि तो सहन स्वतःलाच करायला लागतोय
खरं आहे ना हा पण तुम पण तही एक एक गोष्ट तुमच्या पण लक्षात आली असेल कि आधीच्या काळात काळातलं जे जेवण होतं अन्न होत ते सगळं भे सळ मुक्त होतं बरोबर म्हणजे आधी कसं आता बघायचं चहा सुद्धा कशाचा बनवायचे गुळाच बनवायचे ह साखर विखर काहीच नव्हतं तेव्हा आणि भांडी पण जास्त भ् अजिबातच नव्हत प्लास्टिकची पिशवी तर दिसायची सुद्धा नाही म्हणजे जर समजा किराणा आणायचा असेल ना तर तो आपल्या कागदाच्या पुड्यात बांधून द्यायचा किराणा अशा प्लास्टिकच्या पिशव्या बिशव्या हा प्रकारच नव्हता कुठे त्याच्यामुळे कस आणि हे दूध वगैरे हे प्लास्टिकच्या पिशवीचा प्रकारच नव्हता
नऊपन
कोणालाही जर समजा दूध लागलं तर काय भांडं घेऊन जायचे आपल्या पितळाचं किं नंतर स्टील पण थोडं फळ आलं हा तसे हा तर म्हणजे त्यामुळे व्हायचं काय कि लोकांचे आरोग्य खूप चांगले राहायचे बघा कधी ऐकलंय का तुम्ही की पूर्वी आधी खूप कॅन्सर व्हायचे खूप लोकांना किंवा आधी खूप असे दुर्धर आजार व्हायचे असं नव्हतं होत लोकांना पण आता बघा घरोघरी कॅन्सरचं प्रमाण सुद्धा इतकं वाढलंय ना कारण त्याला
किंवा मेन अशा आजार होण्याचं कारण काय कि माणसाचे गण वेळेच काहीच नियोजन नाहीे कधी उठा काही खावा कधी पण झोपा त्याच्यानंतर न जेवढं कष्ट कमी करता येतीलल तेवढे कमी कष्ट करायचे जसं की स्वयपाकाचा कंटाळा अ् पार्सल खावा मग त्याच्यामध्ये जे वापरण्यात येणार जे कागद असते जे गरम गरम पदार्थ ठेवण्यासाठी घातक आहे ते पदार्थ ठेवण्यासाठी ते वापरलं जातय साधं पाणी तो गार करण्याचा जो जार असतोय जार जार मधलं पाणी असतं त्याच्यामध्ये पण इथेनॉलचा वापर केला जातोय ते पाणी गार होण्यासाठी असं नाही की ते फ्रीिजरमध्ये ठेवून गार केलं जाते आणि ते किडनी साठी सगळ्यात घातक आहे एक माणूस असा आहे समजा की तू काहीच खात नाहीये बाहेर पण त्याला गार पाण्याची सवय आहे म्हण तो जार आणून जार मधलं पाणी पितोय तरी सुद्धा त्याला आजार होऊ शकतो कारण त्याच्यामध्ये काय वापरले हे आपल्याला अंदाज लावणं सुद्धा शक्य नाही इतकं भेसळयुक्त म्हणजे पाण्यात सुद्धा ेळ आजल मग तुम्ही काय खाणार आहे मग त्याच्यासाठी तुम्ही कस शरीर ठेवलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे सकाळपासून संध्याकाळपर्यंतची दिनचर्या काय पाहिजे हे महत्वाचं आहे हा आ म्ही फिरलो सकाळी म्हणजे झालं नाही फिरल्यानंतर तुम्ही काय आहार घेता फिरल्यानंतरच्या पहि तामध्ये तुम्ही काय खाता त्याच्यानंतर तुमच जेवणाच अंतर किती आहे मग दिवसभरामध्ये खाण्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती आणि जेवणाच प्रमाण किती आहे कारण जेवढं जेवतोय आपण खातोय त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची गरज आहे कारण आपलं शरीर अण भा खाणं गरजेचं नाहीये
बरोबर
ते प्रोटन गेलं पाहिजे तेवढं कॅल्शियम गेलं पाजे आपण काय काम करतोय त्याच्यानुसार आपला खाण्याचा दर्जा पाहिजे शेतात काम करणार शेत आणि त्याला म्हटलं की बाबा दिवसाला दोन लिटर पाणी पिण गरजेचं आणि दोन लिटरच पी नाही त्याची पाच लिटर रिक्वायरमेंट असेल तर शरीराला त्याच्या लागत असेल तर तो तेवढं पिणारच ना आणि एसी मध्ये बसणाऱ्या माणसाला आपण म्हंटलं नाही तू दोन लिटर पाणी पी अरे आधीच थंड आहे आधीच तो एसी मध्ये ची हालचाल नाही त्याच्या शरीरामध्ये अन्नच नाही आणि तो नुसतं पाणी पिलं तर काय होईल त्याच्या शरीराचं
बरोबर बरोबर बरोबर
कुठ आपण काय नियोजन करतोय कुणाचा काय सल्ला घेतोय पूर्ण चुकीचं आहे आपलं शरीर काय काम करत आणि आपल्या शरीराला किती गरज आहे हे महत्व
हो बरोबर बरोबर बरोबर
कॅल्शियम जर जास्त खाल्ला तर त्याचं परत पित्ताशयात खडे होऊ शकतात पित्ताशयाचे कारण आधी पण कॅल्शियम शरीरासाठी उपयोगाचं नाही कारण ते कॅल्शियमचा वापर पण व्हायला पाहिजे ना
बरोबर
तुम्ही का खडीोडताय कररो क केवढ कॅल्शिय खाता ह बा वेस्ट होत आहे तुमच्या शरीरातलं कॅल्शियम कॅल्शियम वेस्टच होत नाही स्टोअर होऊन राहते तर त्याचा काहीतरी दुरुपयोग होणारच ना कुठली जीवनसत्व शरीरामध्ये जास्त महत्त्वाची नाहीत
हम्म म्हणजे आप आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा लहान होतो ना ते आम्हाला हे कुरकुरी हा पदार्थ माहित नव्हता आम्हाला नूडल माहित नव्हते आमच्या आमच्या आई आजी शिवाय हा प्रकार करायचे आणि त्याशिवाय आम्ही खायचो लोणचं खायचो चटण्या खायचो असं आमचं सगळं घरगुती असायचं आम्ही बाहेरच शक तो खायच नाही कधीतरी महिन्यातून एखाद वेळी काहीतरी बाहेरून भे वगैरे आणलं तर ते खायचं तर पण ते पण एकदम व्यवस्थित असायचं चांगलं असायचं तसं आताच्या मुलांचं कसं आहे की कि अ कुरकुरे खा काही नूडल बनवा त्यांना म्हणजे त्यांचे टेस्ट बे बर् त डेव्हलप झाले त्यां त्यां आवडायला लाग म्हणजे आपल्या कस म्हणजे आपल्याला नाही आवत अजून सुधा आव ला नूड पण नाही आवडत आणि कुरकुरे पण नाही आवडत हा हा पण ते मुलांना कस त त्यां टेस्ट ब डेव्हलप झाले ना त्यांना ते आवडत पण खर तर ते आरोग्याला घातक आहे हे त्यांना किती सांगितलं तर त्यांना पटत नाही असा प्रॉब्लेम झालेला आहे
झालेलं आहे बरोबर आहे आणि मुलांना ना आता मला माझ्या माझ्या घरात पण आहेत लहान मुली तर मी काय करते चपाती असते ना चपाती चांगली लाटायची भरपूर पीठ लावून आणि त्याचे चांगले चांगले लांबडे लांबडे काप करायचे आणि ते पाण्यातून उकडून घ्यायचे आणि उकडून घेऊन मग सगळ्या भाज्या फोडीणी टाकून त्याच्यामध्ये ते सगळं टाकायचं चपाती केलेली आणि ती मुलांना खायला घ्यायची जेणेकरून ते नूडल् सारखी टेस्ट आहे अशी रेसिपी बून वेगवेगळी खायला घालत अस आता काय होतंय लहान मुलांना घरी सोडून जात जब आवड मु शाेत चकावलेले असतात मग काय द्यायचं गडबडीन चला पाच मिनिटात मॅगी होत टाकली पाण्यात सॉस घातला दि मुलांना खाली रिकामी झाली परत आई मोबाईल घेऊन नि बसती विश्रांती होती
हम् हम्म हम् हम् ह ह्
घरातला एकच व्यक्ती मिळवणारा असला ना घरातला तस व्यक्ती मिळवणार असला ना तरी सुद्धा पुरू शकते ना फक्त काय करायला पाहिजे कि घरातल्या आईनं किंवा एखाद्या व्यक्तीनं घरासाठी वेळ काडायला पाहिजे कि प्रत्येकच्या एकाच प्रकारची भाजी एकाच प्रकारचं अन्न नाही आलं पाहिजे कार प्रत्येकाचे शरीर वेगवेगळं डिमांड करत असत ना ह्याच्या शरीरामध्ये आयरन कमी असते ह्याच्या शरीरामध्ये प्रोटीन कमी असते त्याला कॅल्शियम कमी असते कोुणाला काय कमी आहे कुणाला काय गरज आहे ते बघून बनवणारी एखादी स्त्री घरात पाहिजे जेणेकरून मिळवलेला पैसा दवाखान्यात जाणार नाही
म म्हणते मित्र म्हणते सगळ्या पालेभाज्या सगळे फळभाज्या हे सगळं खाल्लं पाहिजे कारण सगळ्या गोष्टी आता आपण म्हणतो कारल कडू आहे पण कारल्यामध्ये काय हे तुम्हाला काय माहित कडू जरी असेल तरी सत षध डाबटी षधे बऱ्याच गोष्टी आहे की ज्याच्यासाठी आणि फळभाज्या त्या तर खूपच शरीरासाठी महत्त्वाचे आहे म्हणजे भोपळा आहे गिलक आहे कार्लय स्किन चांगली राहते त्याच्याने ते ण चतात अा असे विविध प्रकारचे फळभाज्या आहे अ पालेभाज्या आहे तसच आपले कोबी आहे फ्लावर आहे हे पण खाण्या प त्या औषव नसले तर ते सुद्धा औष ते सुद्धा आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे नाही का त्याच्यावर जर ते फवारे मारलेले असल्या ना तर ते उलट आरोग्यासाठी घातक ठरू शकते तसच आपले हे फळ आहे वेगळी वगळी फळ आहे आंबा आ सीजनल जे असत ना सीझन म काय आंबे आहे आंबे खाणं खूप चांगलं आहे तसच द्राक्ष आहे अ तसच सफरचंद आहे हे सगळं खाल्ल्याने खूपच व्यवस्थित चांगलं असतं
ह्म शरीरावर चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात ह धन्यवाद